हा.
हा बोला, काय चालू आहे?
काय आता हो जेवण वगैरे सकाळीच झालं. हम्म. पाहुणेवर आले होते म्हणून त्याच्यात मी बिझी होती.
हो हो.
प वगैरे ती म्हटलं चहा पाणी केलं तर मग म बी जेवती मग मी कॉल काही उचरलं नाही.
हो ग हो मला असं वाटलं की, काही कामात असतील म्हटलं तर म्हणून. काही कॉल उचलण्यात आला नसता. मगं काय. आता आणखीन जास्त टार्गेट भेटल्यानंतर पंधरा भेटले म्हणता. हा हॅलो!
हं पंधरा तारखेपर्यंत आहे काम.
पंधरा कॉल्स कराव लागतात नंतर.
खूपच डिफिकल्ट चाललं की, नाही बरं हे खूपच म्हणजे खूप अडून येत ना.
मलज्या जर जास्तच भारी वाटते ना हे हा. त्यांचे पूर्ण होपर्यंत समजा आपण बोलणं ना आपले पूर्ण होईपर्यंत त्यांच्याशी बोलणं
हा.
हो तेच ना मग आता कसं कोणी कामात असते. हम्म!
अडचणी येतातच ना. बोला नाही हे कसं आहे पाच कॉल असते कधी तर कसं आप हो तुमचा आवाज पण थोडासा हेच येतय.
ह असं ऍडजस्ट के जात पाच कॉल कशी बी
आजकाल कसं आपण समजा वेळातला वेळ काढून कसही गेले जातात माग मग त ते सुरुवातला जे होत ना. ते सुरवातीला जे होत ऍपमध्ये म्हटलं ते खूप चांगलं होतं म्हटलं. ऐकून घ्याचं आणि ते प्रश्नाची उत्तर सोडवायची.
मला पण खूप आवडत पहिल्या म्हणजे सर् खूप आवडत होत याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आले ना, कारण की को फोनामध्ये बॅलेन्स संपते को नाही.
नेटवर्क नसते आणि आणि कोणाचा मोबाईल बाहेर असते.
आ
हा नाही ना कोणाचा मोबाईल